हॅलो हा ताई, आवाज येतो आहे माझा?
हॅलो.
हॅलो.
हॅलो.
हॅलो हा म्हटलं, आवाज येतो आहे का माझा?
हॅलो आवाज नाही येतय तुमचा ताई.
तुमचा पण आवाज खूप क कमी येतोय, माझा व्हॉल्यूम मी फुल केला आहे.
हॅलो.
हॅलो.
हॅलो.
हॅलो हॅलो येतोय का आवाज?
नाही खूप म्हणजे खूप लांब.
एक मिनंट मी ना हेडफोन लावते हेडफोन लावून बोलून बघतेय.
परत लावताय का?
आता येतोय आवाज? हॅलो.
हॅलो. हॅलो.
हॅलो. हॅलो. हॅलो.
हॅलो. हॅलो.
हॅलो.